ते झालं का ल
झालं का हम्म
आता नंबर का सेव्ह करावला लागतात तेे पूर्ण
नंबर नाही सेव्ह करा ग क कॉपी पेस्ट करावी विचार नका बोलू काहिे
बराबर चाल ते आता गाडी चालूवायल मी आता तलावाशनले वाशिम मंगर चालूता वाशिम पुन्हा
वाशिम मंगळूर दे
मंगरू वाशीहून म करंजाला गेलो आता करंजाहून मी वाशिमला जायचंय आता
हा हा हा किती वाजले आता का हम् बाय
पाऊस आहे का तिकडं
पाऊस का नाही की आज जरास ऊन पडल होत.
हम्म इकडं नाही आज दिवसभर पाऊस नाही आला
हम्म इकड हि नाही गरमी आहे समजा इकडं
हम्म
आम्ही इकडें जेवाण वगैरे केलं हॉटेल उपास इकड सोडला हम
हा हा हे बारा मिनिटं बोलाच लााततेच्यावर
छर घातावन
मग आता चालू झाले ते कॉल ते मिनिट पाहा तिकड चालू झाले. त्या याच्या पर्यंत हम्म
हो हो हे भगवान एक मिनिट झाला आता इतक्यात
हम्म आत्ताच ऊजु आत्याला बोलली ऊजु आत्या सांगत होती. जेचं कुठं जायचं ड ज दिवाळीला वृंदावनच कसं करायचं काय विचारत होती.
बर बर बरं निघू का आता आलेआमचे सर आले
हम् बरं मग आता हे असं जेव्हा फ्री असेल तेव्हाच लावत जा याच्यावरून
ओके ओके चालते हो ठेव